आईकड जा आईला नाव सांग जा जा आईला सांग जा आईकडनं खाऊ घेऊन ये जा जा हॅलो.
हॅलो
हा लागलाय रडायला तेज पण आवरायचंय हातपायतीन धुवायचंय भांडी अजून घासाय लावले बघा
हा हा पा
तुमचं काय चाललंय.
आता हात पाय आपल करायला पाईज पण काढून झालं. अजून लिखाण तेन हाय आहे माहिती भरून झाली आता काल रात्री सगळं जरा उद्या दयान सक काय आता सात्विदय जायच्या आधी माझ लिखाण जर हाय अजून हुं तेली कान पूर्ण करायचा शाळेत एवढं कामाचं टेन्शन घेतलं नस सल तेवढं आता येतय लिखाणाच
होय होय नाय कुठलं पण काम म्हणा जबाब- दारी हायेच की प्रमाणीक पणे करायच काय जरी चूक झालं तरी आण भीती वाड
होय, होय. ते आणि हाय आणि मिटिंगला गेलं की नाही असं कापरत - ते तपासोसतवर. म्हणजे असं महिन्याचं ते रजिस्टर असतय ओ. माहिती भरलेली असतीया ते चेक करत त्याच खोडी काढतात अशा बायका कंची भिती कमी व्हायची पाळी होती. एकदम पाच हजारवरनं हजारवर येत्यात पगारावर. होय लईच हो म्हणजे कसं बायका पण असं म्हणजे खरे आहे ना करत नाही ओ. एक एक आता जरा कडक तरी काढलंय. आधी कर- कडत नव्हता असं सास सहा महिन्याच्या माणसाच्या गोट्यावरचचं जायत नव्हते. जनावरांची माहिती घ्यायला. मग ते त्यांच्या कानावर तक्रार गेली. असं उत्पादक, दूध उत्पादक सांगाय आमच्या कडे गोठ्यात येत नाहीत. त्यांनी सहा सहा महिने. हे कसं प्रत्येक महिन्याला जाऊन त्यांची माहिती आणून भरायचं, म्हणजे दररोजचं वेगवेगळं त्यांचं हे बदलतय तसं. त्याच्यामुळे आता कडक केलयं अवो.
म्हणजे जसं अंगणवाडीच्या शाळेमध्ये लहान मुलांचं कसं असत सेम
हं होय होय तसं तसं, प्रत्येक महिन्याला असते की नाय? तसं प्रत्येक हे जवळ हाय. कोणती पण गोष्ट दहा रुपयाला लावू देत तर प्रामाणिक पणाने मिळवलेलं असतं ते, कुठं हे जाई, वाया जायतं नाही हो. होय.
एक रुपया कमी होऊ दे, तरी प्रामाणिक पण नां व्यवस्थित करावं, होय. म तुमच्या मॅडम ना सू टी असलं? तुमच्या आता शाळात
होय होय, मॅडमना सुट्टी हाय. आता सोमवारपासनं येणार. मग आज जाऊन शाळा झाडून, भांडी घासून, फरशी तेवढी पुसली नाही बघा. टाइम झालं हं, मग तेवढं करून आलो.
तुमच्या घरापासन जवळ आहे शाळा?
रहाय की,
वं, हां, किती मुलं आहेत शाळेमध्ये?
पंधरा, वीस आहेत की. हां मीच करते, हां मीच करते.
म्हणजे अ ऊ कसं आहेे ते? म्हणजे मदतनीसनेच खाऊ कराय लागतंय काय दुस
होय होय, नाही नाही नाही नाही. मदतनीसनीच ते.
होय? म्हणजे मग ते आमचे खाऊ आले का नाही, पहिला ती खाऊ करत होती. मग तेच तेनच नंतर आता ते परीक्षेची काय काय ते करून घेत मदत
हा हा. नाही नाही, आमच्या इथं गॅस तेन शाळे तच आहे हो.
होय.
तिथंच बनवायचं हाय.
अं ही आमची इथनं आणत्या उगच अ नाष्टाच पाच, सहा पोरं आहेत सोडा, पाच, सहा पोरांचंसुद्धा पोट भरत नाही. नाही एवढं उगच आपण कुठंतरी गेलो तर भाजी दही नेत नाही काय? तसल्या डब्यातनं आणत्या बघा. पाच ते स
तुम्ही तक्रार करायची, तक्रार करायची
तक्रार करून काय सांगा, त्यो आमचा मालक ज रा धड नाहीत हो त्याज्यामुळं. आता आमची झालीत मोठी म्हणून मी गप काय विषयच हे केला नाही. तरी मी दोन वेळा म्हणलोय आओ दोन वेळा त्यांना मग हा हेनं म्हटलं, तर म्हटलीत म ये तेत मुलं अचानक येत नाहीत. खाऊ, राहिलं तर तर आपल्या घरात खाता येतंय, पण लोकांच्या मुलांचे पोटत
भराय पाहिजेत की. होय न्हाय आलेली चार येऊदेत, पाच येऊदेत. आमच्या इथं तरी दोन मुलाला तरी खाऊ बनवाय लागतोय.
आणि ते त्यांच्या मानानं त्यांना बघा, पेमेंट पण एका पोरग्याला तिथं दहा रुपये का कायतरी हाय नव्ह?
ते काय नाही माहित पेमेंटचं कसं. अ परत सांगतो त्यात आता ह्याच्यावर नको सांगायला. येतंय पेमेंट, तसं पोरांवर नाही तेन काय माहित नाही मला.
नाही काय, हा हा. मग ते कसं मुलांचं पोट भरण्यास सारखं पण नसतंय ते आम्ही एकट्याने बोलून काय करायचं सांगा. हां होय होय. तसं काय करत्या सांगु काय आपल्या त्यातलच भा तांदूळ साधं कंट्रोलच तेन घ्यायचं आणि नुसता मोहरी आणि हळद घालायचं त्यात शिजवायच.
आणि त्याला डाळ तेन घालत नाहीत?
काय काय नाही, डाळ बीळ काय नसत्या घालत नाही.
ह म ते मोठ्या मॅडमांना सांगायच नाही का?
तिथच असते की मॅडमला पण दिसत नसेल काय सांगा?
त्यानी बोलायला पाहिजे असं का केल्यास?
होय मग ते आम्ही कस एकट्यान बोलउन काय करायचं? त म्हटलं माझी झाल्यात आता मोठी. ते माझ ते पहिले जा म्हन मी त्यात भागच घेतला नाही. सगळ्यांनी त्यात करार केलेली वेगळी वेगळयनी आणि आप पण एकटच दिसतंय मग त्यांच्या डोळ्यात
होय होय.
त्याच्यामुळ नाही हे केलं
हां हां
हहा
नाही मुलांसाठी शासनाकडून वरून खाऊ येत त्यामुळ
ज्याच त्याला आता कळायला पाहिजे? अ ये पुजा अधन गव्हाच पीठ हाय काय ग अग नाही आक्का होत ते चपाती हे केल्या मधी ती आता कवा गिरण चालू करल नीट करून ठेवलंय गहू. हॅलो
हां बोला की
मग चहा पित नाहीसा चहाच्या वाटणीचं पण काय पीत नसचीला?
नाही नाही आता जरा उपीट खाल्लं शेवायचं. खातच नाही ह्या टाइमाला जरा खाल्ला आता उपीट
अंका होय होय खर चहा पिल्या शिवाय आळसच जाइत नाही हह हह
ते तुम्हाला सवय झाल्या आम्हाला नाही हां मी कस करत होते आधी पोट नाही भरल की करत होतो चहा मग एका सांगितल चहा पि पेस नाही चहा पिल्यावर तोंडावर पिंपल तेन उठतय
हा हा
तसं म्हणल्यार मी त्याच्या हातीने बंद केला तरी पण आता लक्षात नाही सरबत पिलाय आणि
हा हा
पूर्णच बंद केलंय
हो पिंपल्स सुडतात त्या चेर्‍याव तुमच्या
होय उठतात ऑहिली चेहरा हाय ओ
हा हा त्याच्यामुळं हम्म
ट्रीटमें एक चालूय आयुर्वे आयुर्वेदिक ह् थोडं कमी या लागलय ते कायम उठत नाही क्रीम नाही वाप मृत काय मी पावडरच फक्त पांडस नाही नाही तसल काही नाही
काय बायका ब्लीच अँड ब्लीच करतात बाई आी नाही बेग त काय आहे आय ब्रो तेवढं करते
पटत नाहीना नाही कवा्हा तर कोणाच तर लग्न काय असलत तर तेनच केसे गळायलाग
केस सने काय सांगा माजी तर कुत्र्याच्या शिफ्टेगच झाल्यात आहे तेवढीशी आधी
माझी पण तशीच झाली
नाही तेवढी चांगली पाहिजे ओ होय होय, होय आणि मुलं झाल्यावर कस केस लय गळत्यात
होय
मेन प्रॉब्लेम तेच आहे मुलं झाल्यावर जास्त केसांची गळती होतिया आणि आलीकडे कशामुळे कुणालत आता माझ्या बहिणीचं पण लई केस गळा आलात केवढी मोठी होती
होय ताई म्हणले की गळायला लागलेत.
होय
मी तेल लावत नाही चार वर्ष झालं तेल लावत
डोक्याला कसलच नाही
कसलच नाही काय का हितन माग का नाही आम लग्नाच्या आधी दोन व व वेण्या्या घालून चपचपित आमची आजी तेल लावून दे असं वर घालून हे घाल तसं गुंडळून काय रेबण घालत नव्हतीत काय हा फुल तसं घालत कसलं तेल अस कपाळावर गळायचं ह तर आता जरा लावली की असं डोक्यातनी कळा मारतात असं सण होहिना झाले ते लावते, सवय मोडलिया. तेल लावले की कावा डोकं धुईन होते माझं असं
हम्म - हम्म
तेलाची सवय होण्याकर तेल लावाय पाहिजे तेल मुळाला गेल्याशिवाय केस वाढत
नाहीत. होय होय
होय का नाही.
होय होय नाही धू जेव्हा आपण केस नाही सकाळी उठल्या उठल्या लावायचं रात्रभर लावून झोपायचं नाही ती मुळ्या त्याच्या ढिल्या होत्यात. फक्त सकाळी आपण हा सकाळी उठतोय ना आपण सकाळी उठल्या उठल्या फक्त लावायचं आणि आपण काय आंघोळ करत एक दोन तास? हिकडं तिकडं करून चपचपित लावायचं आणि एक दोन तास हिकडं तिकड करून लगे धुवायचं मग ह हा.
हा हा आणि कोण कोण म्हणतात रात्रीचं लावायचं रात्रीपर्यंत सकाळी धुवायच.
रात्रीचं लावायच नाही ते मी एक व्हिडिओ बघितला अ ते काय बर? केस अ मुळ्या ढिल्याहून निसटत्यातना केसअ
हा हा हा. हम् हम्.
करून बघा की तुम्ही नाहीतर कांद्याच च कांदा राहू दे मेथ थी जास्वंद आणि कडीपत्त्याच तेल करा आणि ते तेल करून ठेवा आणि ते लावून वाटलंस तर केस धुवा तेन पण केस वाढत्यात. हा तेच मी आता ते तेल केलय आता गळाय तेच बघुया आता लगी लगी तर काय नि
व्हय लगे कुठलं तूप खाल्यावर रुप येत नाही एक दोन तीन महिन्याच वापरल्याशिवर बी त्याचं कळत नाही. होय. काय तर केराय पाहिजे बाहि नाहीतर पूर्णच जाणार.
हा तेच की थोडं थोडं म्हणत माझं तसच झालं की, मार्च महिन्यापासून गळाल्यात थोडं थोड म्हणत आता किती राहिलेत एवढीच आपली करंगळी असतिया ना वेनि घातली की माज्या आपल्या करंगळी एवढी केस अ होतिया म्हणजे वेणी बसतिया एवढी बारीक
मग माझं पण तसच हाय मी म्हणून इनिच घालत. नाही बारकी हाहेत हा बघा बघा.